हॅलो हा बोला.
हॅलो.
हा बोला ना.
अ आताश आलं माझे दोन. ला तुमच्या व याच्या ब्लँकेले काय काय म्हणतात. का काय तिथे अपडेट वर आल होत वाटं दोन माझी अशीच गेले र कामे गेले.
हो का.
काय होणता मग काय करणारे अजून आता सण आणला तयारी झाली तुमची सगळी.
नाही बाकी आज.
हॅलो.
हॅलो.
मग तुमचा आवाज ब्रेक होतोय हो
आता येतोय व्यवस्थित बोला बोला.
काय म. कुठं तयारी जाय चालली का गावाला जायची तुमची‌.
कुठे जातं पाण्या पावसाचं.
सणासुदीचे. तुम्ही गावाला नाही जात का तुमच्या
सण किती लांबा आहे आताच शाळा सुरू झाल्या पोरांच्य
ह का मला आमचं काही नाही आमच मजेतेत तेच म्हटलं म्हटलं. आपले गणपतीला किंवा नवरात्रीला कुठे फिरायला जात असतील तर विचारावं असं.
खूप लांबे नाही का नवरात्रभर पुूर लांबे अजून गणपती भर फुरला आंबाई दोन एक महिने.
हम्म.
एवढया लवकर तयारी करायची... अन वेळेवर फ्लॉप होऊन जायचं.
हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हं... बोला न, बोला.
हा... तुमचा आवाज मधनं कट होत होता ना... काय नई, बोला... काय म्हणता... अजून कुठं ये तुम्ही? मग कुठे जायची तयारी नाई बा, सध्या तुमची.
हं नई.
मग... पावसाची मजा, घरातच घेताय बुआ!
हो.
हा... कसा ए पाऊस तुमच्या इकडे, वातावरण?
भरपूर, भरपूर ए.
झाला का पाऊस भरपूर?
भरपूर झाला... तुमच्याकडे?
आमच्याकडे ही... भरपूर झाला. आजच जरा उघडलंय थोडसं... चार पाच दिवसापासनं पा हा... आमच्या इकडे चार पाच दिवसापासूनं पाऊसच होता... त्यामुळे आजच जरा ऊन पडलंय. कपडे वाळत नाई... काय नाई खूप. वातावरण ते... थंड थंड, निसते वास येतो, कपड्यांचा मग. हम्म.
तुम्हाला प्राण्यांबद्दल काय माहिती हाये का? कोणकोणते प्राणी माहिती ए?
कसले?
प्राणी, प्राणी.
आम्ही आत्ताच कात्रजच्या झू ला जाऊन आलोय त्याच्यामुळे प्रत्यक्ष बघितलेलं... पांढरा वाघ बघित -ला, अस्वल बघितलं. अजून भरपूर प्रकारचे साप बघितले, घोरपड बघितली. अं... कासव बघितलं, आणि अजून... अं हत्ती पण बघितला, हरणं परत, तरस म्हणता ना... तरस ते पण बघितलं.
हो हो, तरस... मी पण बघितलंय तरस, हरण पण बघितलंय. ओरिजनल अस्वल पण बघितलंय.
हं... मी पण ओरिजिनलच बघून आले. कात्रजला सगळे ओरिजिनल प्राणी हे ना. हत्ती वगैरे... तर मस्त असे, एकदम जवळून पाहिले, ते असं. चित्ता परत पाहिला. किंगकोबरा... हो, कात्रजच्या झू ला.
हम्म हम्म.
पुण्याला तर... तिथं भरपूर प्राणी म्हणजे असं... एकदम समोरून, जवळून बघता -ता येतात सरळ.
हो हो.
मस्त... त्यांना वातावरण तयार केलेलं ए, त्यांना जंगलासारखं... त्यामुळे त्यांना ते तिथं राहता येतं. साप पण भरपूर बघितले.
हू हू.
हम्म. तुम्हाला कुठले आवडतात? कुठले बघितलेले तुम्ही?
अ मी जवळून अस्वल बघितलेलं आहे.. परत अ कासव पण बघितलेले एकदम जवळून आणि अजून साप वैगरे तरी आपले नॅचरल जे राहतात एकदम खूप जास्त नाही पणे शेतात वगैरे फिर
आम्ही पण भरपूर बघितली भरपूर बघितली छान छान पाणी तिकड म्हणजे असं बघायला भेटलं बुवा प्रत्यक्षात नाही तर असंत पण त्या गोष्टींला
हो हो पक्षी कुठले कुठले बघितलेले??
पक्षी? अ फ्लेमिंगो बघितले म्हणजे बगड्यांचे प्रकार बघितलेले आहे टिटवी मोर मोर जवळून पाहिलेले अक्षरशा म्हणजे खूपच जवळून आमच्यात दारात पाहिलेले आहे असे भरपूर कोकिळा वगैरे सगळे ते तर रेग्युलरचे प्राणी तिथ बघितलेले पण चिमण्याने पाहायला भेटत आता
नाही मी चिमणी पण बघितलेली जवळून चिमणी, कावळा, सुगरण
हां..
कोकिळा, बगळा, बदक बरेच प्राणी आणि पक्षी जे आहेत ते बघितलेले आहे मी
हा मी पण बघितलेलं आहे ते राजहंस हंस
हो हो हो घरी- घरी काय काय तुमच्या जनावर वगैरे हॅलो?
हॅलो!
हॅ हॅलो म्हटलं घरी काय काय जनावर? वगैरे हाय का? हॅलो! येतो का? हॅलो
हॅलो!
येतोय आवाज?
हा बोला..
म्हटलं घरी काय काय जनावर वगैरे काय काय तुमच्या??
घरी कोण कोण असतं अस?
जनावर घरी?
नाही मी शेती आहे पण आम्ही नाही करते आम्ही ते वावदराला लावलेली करायला दिलेली आहे आम्ही इकड राहतो नाशिकला म्हणजे पोटा पाण्यासाठी इकडे आलोय नोकरी निमित्त शेती करतात तिकड लोक त्यांना लावलेली आहे
हो कोणतं गाव तुमचं?
अ गोरठाण..
गोर्ठन! कुठे?
निफाड तालुका
निफाड तालुक्यात आहे का?
हा निफाड तालुका नाशिक
हो माहिती ना मी पण चांदवड तालुक्यातच राहते
तुम्ही कुठे राहता?
आम्ही सध्या नाशिकलाच राहतो नाशिकलाच राहतो.. हॅलो!
नाशिकला कुठे असता तुम्ही?
त्रिमूर्ती मध्ये
अरे त्रिमूर्ती मग जवळ आहे मी अंबिका नगरला राहते.
हो का हो आम्ही इकडे येऊना नगर कडे राहतो
हॅलो
हॅलो
हा बोला कुठे राहता तुम्ही?
यमुना नगर.
उपनगर ला
हो.
काय जवळ म कालिकेच्या यात्रेला जात असाल ना म
हो म भरपूर वेळेस
ह आम्ही पण दरवर्षी जातोच कालिकेला
हो ह हो जातो आम्ही. पण ते इथे माहिती हाय का सिटी सेंटर मॉलच्या जवळ पण हे बघा एक तू अ महालक्ष्मीचं मंदिर ते बघितलंय का?
नाही दत्त मंदिर नाही बघितलेलं मी.
नाही नाही महालक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर आहे सिटी सेंटर जवळ मागे.
हा का ते नाय बघितलेल मी पण तेवढं ते मसोबा वगैरे काय म्हणतात ते
मसोबाच्या सिटी सेंटर मॉलचा जो मागचा रोड जो आहे ना मागचा रोड मागून आहे तो हम हम तिथे हाय ना खूप चन्मा लाग लक्ष्मीच मंदिर आहे तुम्ही एक तर जाऊन या खूप छान आहे म्हणजे असं एकदम इथे म आपले महालक्ष्मीचं मंदिर कुठे आहे.
हा का.
कोल्हापूर कोल्हापूरलाच गेल्यासारखं वाटतं. हा.
नाही आम्ही जातो तस कालिकेला जातो परत गणपतीची यात्रा तर भरतिच सगळ्याच ठिकाणी भरती गणपतिची यात्रा आपल्या नाशिक मधे आहे इकड पवननगरच्या इकड हा गणपतीच्या इकडे भरती ना पवनगरच्या इकडे तिकडे जातो आम्ही
हो का.
हम आणि शक्यतो कालीकेलाच जातो ती मोठी असत्या तिकडे जातो तिथेच जातो नऊ दहा दिवसाची सलग
अजून काय हाय बघण्यासारखं नाशिक मध्ये?
आ
अजून काय हाय बघण्यासारखं?
ह निसर्ग छानच हाय नाशिकचा
होय.
हा परत आपलं स्वामीनारायण मंदिर पण छान आहे.
हो हो स्वामीनारायण मंदिर हो हो बघितलंय. एकदाच गेलो मी येवढ्या दिवसातून एवढ्या दिवसात मॅम एकदाच गेलो तिथं
हॅलो
हॅलो
आवाज ब्रेक होतोय बोला
म्हटलं आम्ही गेलेलो आहे तिथं एक एकदाच गेलेलो होय. हो किती छान कोरिओ काम तर किती छान आहे एकदम
हा ना खूप प्रसन्न वाटतं तिथं गेलं का आणि तिथं म्हणजे अशी ती नवग्रहांची माहिती पण दिलेली आहे. हा हा. साई इस्टो वगैरे आपल ते क जुन्या काळात त्यांची माहिती पण दिलेली आहे खाली. छान वाटत ते
हो हो छान वाटतं.
ह आणि आतून तर मंदिर तर खूपच सुंदर एक नंबर
खूप अशे हो.
हम बघण्यासारख आहे.
म्हणजे स्वच्छता पण खूप आहे स्वच्छता खूप आहे तिथं.
हां.
किती छान आहे ते अ काय समुद्र मंथनचं.
हो का?
हम्म ते नहि का असं बाहेर गार्डनमध्ये केलेलं आहे बघा ते. अ ओढतात ते देव आणि दानव ते सापाला आणि मग तेच ते एक-एक पदार्थ बाहेर पडतो त्यातून ते छान सांग दाखवलेले आहे.
हो आणि माहिती बऱ्याच देवांची माहिती दिलेली आहे तिथं बाहेर म्हणजे फोटो लावले संत तुकारामांचा संत नामदेवांचा हो त्यांचं प्राचीन हे कसं होतं त्यांचं नाव वगैरे छान लिहिलेलं आहे तिथे.
बघितलेलं आहे तसं आपलं हम्म आपलं पूर्ण नाशिकच बघण्यासारखं आहे. पण वेळ नाही राहत. त्या गोदा घाटावर गेला तर मग. तर विचारूच नका अख्खा दिवस जातो गोदा घाटावर.
पण ते काहीतरी पाच नंतर सुरू होतं ना पाच ते दहा हॅलो? पाच ते दहा सुरू होतं ना ते?
हॅलो?
हां बोला ना ताई?
म्हटलं पाच नंतर सुरू होतो ना तो शो दुपारून? दुपारी पाच नंतर
हॅलो?
हॅलो?
हॅलो?
बोला ना येतोय ना आवाज हॅलो? हम्म. म्हटलं ते पाच नंतर सुरू होतं ना गोदा घाटाचं?
हो हो पाच नंतरच सुरू होतं.
पाच ते दहा किंवा अकरा असं काहीतरी आहे ना?
हम्म त्याचं टायमिंग असतं ना ते कारंज्यांच पण छान आहे तिथं.
हो हो.
अम्म आम्ही अजून गेलेलो नाही तिथं पण ते स्वामी नारयण मंदिर बघितलो हो त ना ते छान आहे त्याच्यानंतर मग इकडं तर भरपूर आहे पंचवटी, सीता गुफा वगैरे छान आहे. हम्म. अजून तुम्ही कुठे गेला आहेत नाशिकमध्ये?
चला टायमिंग झालं आहे करा परत कॉल.